तर आमच्या गावी कसं असतं माहिती आहे का? आमच्या पण गावी शेती पण करतात लोकं आणि हे मशीन्चं पालन पण करतात कोणी बकरी पाडतात आणि कोंबड्या पण आहेत म्हणजे आमच्या पण घरी होत्या पण आता मागच्या महिन्यामध्ये ना कोंबड्यांना कोणतं तरी रोग आला होता त्यामुळे सगळ्यांच्या सगळ्या कोंबड्या मरून मरून गेल्या आशाचं कोंबड्या पिल्ली सगळं सगळं सगळं मरून गेलं म्हणजे सगळं पूर्णसाप
हा हा.
हिथं तुमच्याकडे साप वगैरे असतात का?
हा असत्यात कि
म्हणजे सहजासहजी दिसतात ते लोकांना?
हा एककदा बाहेर पडतात क
हा. आता मागच्याच पंधरा दिवसापूर्वी आमच्या घरी गावातनं आलता गावात आमच्या घरात आलता साप.
हा हा मोठाता
जावतना.
हा हा मग पकडून नेलीत काय मारला मग
रावा लागला ना. पकडणारा असं कोण नसत गावी दिसला की मारतातचते. ते शहरात बोलवतात लोक पकडणार. वगैरे
आमच्या इकडे येतात की पकडायला बोलवतय.
हा पण एवढं वेळ कोण वाढ बघत नाही ना तिकडे गावी कसं जरा जास्त आमच्या मोकळां असल्यामुळे ते कुठे साफ घुसेल ते सांगता येत नाही ना. असतात गा त्यामुळे ल आप घरात अस कि ते मारलेलंच बरं असतं.
हो आणि परत येतात.
हा त्यामुळे आम्ही सकाळी झोपलो होतो मी माझी मुलगी न िची मुलगी आणि आम आमच्या हातरून ून गेला साप
हो.
हम्.
चावला तर मग अवघड.
माया नंदीच्या हातावरून पुढे गेला तो साप त्यामुळे ते समजलं की काहीत गेलं.
हा हा.
आणि मग काम नाही. चं गाव पाटण आहे पाटणमध्येध्ये खूप गावं आहेत खेडे गावे छोटी छोटी छोटी खूप आहेत. पाटक भागामध्ये पा पण मोठा हे आहे म्हणजे तालुका
हा हा.
ह त्यामुळे असंच आमच्याकडे मशी मशी पाळतात लोक बैला असतात शेतीसाठी शेतीच्या कामासाठी त्यानंतर रोपा लावायला पण बैला लागतात ना चिकल करायला. मध्ये पण आम्ही आता आमच्या सासऱ्यांना जमत. नाही म्हणून ती बैल विकली आता आम्ही रोटर घेणार आहे या वर्षी.
हा हा.
आणि मग तशी आम्ही रुपा लावणार आहे आणि आमच्याकडे मग आता काय करतात म्हशी वगैरे असात आता हिरवळ असते ना रानामध्ये
हा.
बाहेर चारायला घेऊन जातात पूर्ण पावसाळा आणि पूर्ण हिवाळा उन्हाळ्यामध्ये मग हा उन्हाळ्यामध्ये मग डोंगर वगैरे खूप असतात ना डोंगर दर्यात चारा पाणी खूप असतना बाहेर त्यामुळे ोरांना सोडतात बाहेर घेऊन जातो एक कोणतरी घरातलं आमच्यात एकच आहे
हा शेळी वगैरे आहेत
नाही नाही तसं शेळी वगैरे पाहणारे पाहतात असतात गावामध्ये पण आमच्यात नाही कारण त्यांचे खूप गाण वास येते ना त्यांच
हो
आमच्यात जरा माझी सासू सासरीे आधीपासूनच खेड्यातच राहतात म्हणजे त्यांची सगळ्या पिढ्या खेड्यातच गेल्यात हा बाहेर ग शहरामध्ये आलाय पण ती लोक खूप अशी हे आहेत म्हणजे जरा अस स्वच्छ राहणार आहेत त्यामुळे असं शेळीपालन वगैरे ते नाहीत करत कोंबड्या पण आहेत पण त्यांना एक जाळ सेपरेट आहे आणि त्याच ते रोजच्या रोज धुतात म्हणजे ते आणि गोटा वगैरे ज म्हशी आहे तोही रोजच्या रोज दो म्हणजेज सकाळी पाणी ना खेडेगाव असून पण रोज सकाळी पाणी येतं म्हणजे ह तिकडे कोयने जा उघम पावतो तिकडे आहे आमचं गाव कोयना नदीच्या तिकडे म्हणजे सातारा आणि कोकणाच्या मध्ये आहे आमचं गाव पाटण
हा हा सात ताराची कडव
हा साताऱ्याच्या तिकडे पुढे
हा हा आणि नाही सातारा ऐकलं परवा जाऊन आली
हा ह ते तिकडे खूप असतील की आमच्या भाग जगाची लोक
हाय अस असतील काय माहि नाही मला इकडं आमच्या कल्लीत तर असं कोण नाही तिकडं
कॉलेज मध्ये वगैरे कधी कोण नाही का भेटला असं आमच्या सग
नाही नाही नाही नाही
आता मी ह्या कारयच्या कामासाठी ज्या लोकांना कॉल करते ना त्यांला तर सांगितलं तर त्यांच्याकड कोण ना कोण त्रासत पाठणच
हा हा आमच्या इकड कोण नाही
नाही का चालेल हा करा करा